ॅ हा बोल तर तुझे दहा मिनट झाले असतील एक तुझे दहा मिनिट झाले असतील म्हणून कॉल कट झाला
पण हा ते तर आहे मी तुम्ही म केला तुम्ही मला सांगित होत ना क्वेशन येतील म्हणून सबमिट केल्यावर
नाही आले का
नना
मग ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आम्हाला पण आता यायचे आ क करा म्हणून सांगतय.
मग परत मला हा. ते पण त्यांचं पण बर- - रे
बरोबरच असत मी चुकतच नाही कधी.
अ ते पण ए.
तर बोल तर माझी मैत्रिणी ना शाळेमध्ये होत्या माझ्या मैत्रिणी - - पण होता अस की माझे वडील खूप कडक शिस्ती होते ना. आम - - च्या जवळ मोबाईल नव्हता. वडिलांजवळ असायचा ना तोच जर कधी कोणाला कॉल करायचा झाला तर तोच ना.
बरोबर.
त्यामुळे मैत्रिणीं जवळ ही नव्हता मोबाईल म्हणजे कोणाची पर- - स्थिती नसेल कोणाचं काही कारण असेल पण नव्हता मोबाईल. आणि एकीने काय झालं बारावी एकीच असं होत शाळा शिकताना की, तू जर- - बारावी ऍडमिशन घेतलं तर तुम् घेणार अस होत. तर माझं काय - - हा तर माझं काय होतं माहितीय काय जाऊ की नको जाऊ की नको असं होतं माझं. तर मग माझ काही नक्की नाही मी तिला सांगितलं माझं नक्की नाही, नक्की नाही. मग ती मी गावी आली होती ना सुट्टीला तर ती मला कॉल करत हो - - ती पण मी म्हणत होते माझं काही नक्की नाही म्हणून. आणि मग परत माझा विचार बदलला इथे सुट्टीमध्ये. मी गेले. इचलकंजीला म्हणजे मम्मी पप्पा जिकडे असतात ना आमचे तिकडे गेले आणि मी- - मी डारेट जाऊन ऍडमशन टाकलं. त्यांतर म तिला कॉल केला आणि सांगलं की ॲडमिशन तर मग तिचे आता वडील नको म्हणा लागले.
अरे बापरे!
हा म्हणजे आ तिचेे वडील नको म्हणाले. म्हणजे खूप प्रयत्न केला मी त तिच्या घरी गेले तिचेे डॉक्युमेंट शोधण्याचा प्रयत्न केला पण तिला काही ते काही सापडलं नाही. आणि झालं नाही असं ते. मम्मी ग्रॅज्युएट झाले आणि ती ना मी ग्रॅज्युएट झाले आणि तिज बारावीच झाली फक्त. मग आता ती गेली तेव्हा ती गेलीच ना कारण त्यावेळेस फोन नव्हते त्यामुळे - - ात एक तिची आई एकदा असंच मंदिराच्या बाहेर ते त्यांच विकायचं य हेना चिरमुरे वगैरे अस विकतात ते तर तिच्याईला एकदा विचारलं होत. कि काय करते? कुठे आहे? तर ती बोलली होती की लग्न झालय तिचं एक मुलगा - - दोन मुल आहेत तिला म्हणून.
हम्म.
तिला मी विचारल शंभर काय. तर तिच्या्या आईने असं माया कड बघितलं की कोणतरी.
अनोळखी व्यक्ती.
अनोळखी व्यक्ती नंबर का विचारते. बरं म्हणल राहूदे. तिला सांगा फक्त की अशी अशी कोणतरी भे टली होती. विचारत होती. मग जो पर्यंत ती भेटत - - नाही मला कधी तोपर्यंत मी तिचा कस नंबर घेणार मागणार तिला माझा देणार.
ती भेटेल कधी ना कधी.
ती नाही भेटणार. कधी भेटाल मी इचलकरंजीला आता माझ्या आई वडीलांकडे. कधी जाईल असं थोडी ती पन त्याचवेळी येईन. जरी त्यावेळी आली, तरी बाहेर- - पण असं थोडी की एकाच वेळे एकाच ठिकाणी जाऊ कुठेतरी.
ते पन हे म्हणा. तिचा नवरा चांगला असेल का? काय माहित. हम्म. ते पण यं.
आम्ही खूप गप्पा मारले असते. जर आमची कॉन्टॅक्ट असते तर पण ते आता नाहीत... त्यानंतर एक माझी घराजवळची शेजारची मैत्रिण हॊती. जिला आई नव्हती लहानपणी.... आई वडील तिचे वारले होते. ती मावशी पशी राहत होती. तिच्या... तिचंही खूप.... लहान वयात लग्न झालं होतं. म्हणजे लॉकडाऊन लागायच्या आधी लग्न झालं होतं. दोन हजार अठराला... ज्या वेळेस ती फक्त सतरा ते अठराच वर्षाची असेल.... मग तिचं लग्न लावून ती खूप दूर गेली होती. ते कर्नाटक साईड ला कुठेतरी गेली... मी मिरज ला काय तरी मिरजेत.... मग काय ती आता... आता ना तिच्या मावशीकडून माझ्या बहिणीचा म्हणजे तिच्या मावशीला सांगितलं.... की तिचा नंबर घे. तिच्या बहिणीकडून मग तिच्या मावशीने माझ्या बहिणीकडून माझा नंबर घेऊन.... आता तिच्याकडे माझा नंबर आहे आणि बोलते कधी कधी आम्ही.... इस्टाग्रामला रील शेअर करता एकमेकीला काही असं असेल तर मैत्रिणी विषयी.... त्यानंतर एक.... कॉलेजची मैत्रीण आहे माझी तिचं माझ्या आधी लग्न झाल्यामुळे ना.... तिच्याकडे म्हणजे एंग्जमेंट मध्ये कस मोबाईल गिफ्ट करतात ना.... तस तिच्या नवऱ्याने ऐकना जस तिच्या नवऱ्याने... आणि दिला ना तिला मोबाईल तिने मग माझ्या घरचा जो माझ्या आईचा मोबाईल होता ना....
हम्म....
तिने हय केली मग तस तिचा मा नंबर माझ्याकडे आला मग माझी एंग्जमेंट झाल्यानंतर मला... हा मोबाईल भेटल्यानंतर मी तिला हाय केलं. मग झाला आमचा कॉन्टॅक्ट आहे तसा...
मग तिचा आणि त्या मुलीचा पण कॉन्टॅक्ट असेलच ना....
ती कॉलेजमध्ये भेटली ना मला कॉलेजमध्ये ती मैत्रिण घरीच.... राहिल्या नंतर ना ही नवीन मैत्रीण भेटली....
अच्छा!
आणि काही असे खूप अटिट्यूड देणारे असतात त्यांचा नंबर तर मी घेतच नाही....
हम....
घराजवळचीच आहे जिला खूप ऍटीट्यूड आहे... तिचा नंबर आता आम्ही भेटतो एकाच वेळेला येतो कधी कधी फार वेळेला एकत्रच.... हा फक्त बोलतो म्हणजे नंबर वैगरे नाही मागत कोणच.... माझ्या घरातल्या अर्ध्या लोकांचा इथे सासरचा मधल्या लोकांचा नंबर नाही माझ्याकडे....
बरोबर आहे. मी पण नाही ठेवत लोकांचा खूप लोकांचा...
जोपर्यंत माझकडे कोण मागत नाही तोपर्यंत मी माझा नंबर देत नाही...
पेपर आहे...
हम्..... काय म्हणते सानी काय तुला प्रश्न विचारायचे आहेत का?
मला काय नाही विचार. मला ना हे विचारायच होत की जर हा टास् हे टास्क.... े हो बघ ते ड्राईवची फाईल आहे ते...
साठी पण आहे... कारण काल मी एका व्यक्तीला कॉल केला ना तर तो मुलगा होता तर मी विचारलं... की तुमच्या मोबाईल म कार्याच ऍप आहे का तुमच्यात कोण युज... तर तो बोलला की मीच युज करतो मी बोलला हा तर टास्क फक्त मुलींसाठी न... बोला नाही मी करतो टास्क कमप्लीट... मग म्हणलं मग कॉलिंगचा टास्क केलास का तर हा बोलला तर मग मी तुला कॉल करू का बोललो तर त ते बोला बोला की म कॉलेज मध्ये मग बोलला की उद्या कॉल करा... मग आता त्याला कॉल करून मी विचारणार आहे सविस्तर माहिती कसं काय... तुला भेटल...
ते तर मला पण हाच प्रश्न पडतो की हे तर मुलींसाठीच होतं ना तर...
हा मी अजून एखाद जर.. तुला कॉल केला ना कार्यावरती तर सांगेल मग त्याविषयी तरर त्याने मला सांगितलं तर
आपलं कलत्र होतच राहील कार्यावर असं काय नाही पण यार म माझा खूप मुश्किल वाटत मला
का
कारण नंबरच भेटत नाही ना आणि एवढं साठ साठ लोकांना कस कॉल करायच लोकांना ठीक आहे ना पण साठ साठ लोकांच नव्हतं ठेवायला पाहिजे लोकांनी यार
अरे आधी सर्व आधीच कार अडतेस आधी बघ तरी तुला येतोय का तितका टास्क
अहो पण त्याल मी मेसेज बघितलं ना
हांा
म्हणजे याच्यावर ग्रुप व मेसेज बघितलं फ्रेंड अ फोनवर त्याच्यावर साठ लोकांच हे होत असछा
होत तसं मग मला बघू अजून ठीक आहे एवढा
तुम्हाला किती लोकांचे आले आता म्हणजे किती किती कस झाले तुमचे टास्क
माझे तीस ले का मराठीवररती
तीस
हो म्हणजे त्यातले काही फेल पण गेलेत ना फेल म्हणजे लागलेत आणि कट झालेत असं मग तो कॉल जातोच एक कमी होतो असेल काहीतरी नेटवर्क इश्यू असेल किंवा मग उचलला नसेल असेल कट केला असेल असेल असं काहीतरी
अच्छा तिकडे दाखवता का फीलल गेल्यावर
हो
अच्छा असं पण असतं का
हम्म
तुमचं घर तुमच्या माहेर पासून खूप लांब असेल ना
हे माझं सासर माहेर पाटणमध्येध्ये हे जवळ आहे एक अर्धा तास लागतो पण इथून मला इचरखंजीला माझ्या आई वडीलल जिथे राहतात ना तिथे जायला तीन ते चार तास लागतात
चार तास बा
पुण्यावरून जायला तर अगदी पाच स तास लागतात
मग नाशिक टू मुंबई काय हे वाईट
का
म्हणजे नाशिकला जायला मुंबई वरून पण तेवढाच वेळ लागतो ना
हा हा
हम्
मी पुण्याला एकदाच आले होते माझ्या मैत्रिणी बरोबर ती काहीतरी दोन हजाराची स्कॉलरशिप मिळते ना ते त्यांसाठी मी आम्ही आलो होतो
हा
त्यापासून ते चिंचवड चिंचवड काय तरी म्हणतात ना तिकडे
हम्म हम् पिंपरी चिंचवड
हा हा तिथे
तिकडचे लोक हेल्प नाही करत यार ब्लाइंड लोकांना मी बघितलं यार
हेल्प म्हणजे काय विचारलंस काय झाले
हा रस्ता कुठे जातो म्हणजे स्टेशन कोण म्हणजे कोणत्या साईड ला आहे वगैरे
हम् हम्म हम्
तसे मुंबईचे लोक सांगतात ना ब्लाइंड लोकांना कि इथून सरळ जा किंवा हात धरून नेतात
हम्म हम्म हम्म
पुण्याचा अनुभव आहे कि पुण्याचे लोके नाही करत यार
अस आता मी तुम्हाला तुमच म्हणजे आता कार्यावरचा फोन कट झाला ना तुमचा तर तुमचा एक टास्क पूर्ण होईल कदाचित
हा
हा ना
हो का
मग तीस तीस आता किती टास्क ल तुम्हाला
थांबा हा फोन मी कट करते आता तू मला कर ठीक आहे
हा